हॅलो हॅलो येते का आवाज? अवं चारच राहिले म्हणजे आता पा आता चारच रायतात.
हाव का किती झाले?
झाले पंधरा झाले ना पूर्ण, हम्म तुम्ही बसेल आहे आरामात.
काय म्हटलं?
तुम्ही बसेल आहे म्हटलं आरामात करून.
हाव काही वाय सबमिट झालते ना ओ हे बात बाकीच्याने उचलले नव्हते की नाही कॉल, तर ते तसेच सबमिट होऊन गेले झिरो लागलेन त्याले.
हाव ना झिरोच तर लागले काही कॉल ले माया ह्याल लागले दोन तीन याले झिरोच लागले.
हम्म लय जणांना पाहिले इकूण कॉल केला मी साधा त्यांना म्हट लं ऑनलाईन या त्यांना ऑनलाईन आले आणि दोनमिनट ही नाही बोलले तो कट करून टाकले ते सबमिट झाले.
हा तस झालं काही एवढे झाले नाही ते काही सहा कोणते दोन तीनच झाले चांगले म्हणजे तरी चार पाच झाले म्हणा म्हणजे अशे पाच सहा मिनिटाचे.
हाव का
हम्म, तुमचे?
नाही आज काही नाही आराम होता.
कुरड्या झाल्या, कुरड्या?
हाव कुरड्या झाल्या.
हाव का.
हं, नही आज नाही लैई चार, पाच दिवस झाले.
हाव का.
ह्म्म, आता स्वयंपाक केला, काम केली.
हाव काय?
तुम्ही तर करूच नसशीनं राहिला घरातल्यांना काही?
काय आटल?
घराच्यान काहीच नसानं करत म्हटलं तुम्ही?
नही -नही वाळू घालायला जागा नही ये ना.
हा.
वाळु घालायला जागा नाही ये, तर मग काहीच नाही करणं झाल. चिप्स बनवले फक्त, चिप्स अन् वड्या.
हा,
हो.
काही पाहिजे ना व लेकरांच्यान मागच्या वर्षी जर असलं काही तर केलं जाते.
मागच्या वर्षीच संपलं सगळं काहीच नही ये, मागच्या वर्षीच
हाव काय?
हम्म, या वर्षी घालणचं आहे पण मग म्हटलं आता हे थोडसं काम झालं कि मग काकूच्या घरी चे टाकल्या जाते.
हो तुमचं झालं का कम्प्लीट मग बांधकाम?
नाही आणखी एक, दिड महिना चालते एक माग हे हाय बेडरूम, मधात हॉल आहे. किचन आहे अन् संडास बाथरूम
तर मग किचन, किचन कुकडे इकडे साईड ला आहे का?
मधात- मधात सगळे फर्स्ट नंबर किचन आहे. मधात हॉल आहे अन् त्याच्या मागं बेडरूम आहे सगळे
हाव का, मग किचन असं समोर काहून ठेवला?
ते खाली जसं बांधकाम केलेलं आहे ना, तसं मग ते खालच्या दृष्टीनं वर बांधले. आधी पहिले
हा -हा.
आधी बांधलेले असल्याच्यानं मग ते पहिले काढलेलं होत, फक्त त्याच्यावर तिन टाकलेले होते. आणि स्लॅब राहालता टाक्याचा
स्लॅप आता टाकला का म?
नही टाकाचा ये ना.
हाव का?
हम्म टाकलाच नही, स्लॅब टाका आता पाहू पैशाचा बजेट जमला तर करू, नाही त मगं राहू देऊ काही छप्पर- गिपर राहू देऊ बाकी ते ओके केलय ते सारं
हाव बरोबर ये.
हम्म,
हम्म, पोरी कुठे गेल्या
हाये ना आज त्यांना इदीची सुट्टी ये, ईद हाये त.
हा.
चालूयेत मस्त आहे, कल्ला करत
तेल दे. हो व ना पागल करून ठेवतात, निरजा आरं मागं टीव्ही चालू आहे. आवाज एवढा करून ठेवतात की खूपच निरा
हम्म, आमच्या घरी तेच आहे. बांधकामाच्यानं छत्री काढून ठेवली कल्ला तर बाहेरच चालूय कल्ला, सातळीत हा, छत्री काढून ठेवली कामाच्याहेनं. छत्री लावाले असती तर, मग इथेही कार्टून असते चालू.
हा, खाली असेल ना मग टिवी?
हाव ना खालची अन ही एकच कॅमेरा हाय ना, टू इन वन कॅमेरा.
हाव माझ्याकडे तसंच चालू आहे, टु इन वनच आहे.
अन टु इन वन असलं कि, वरचही बंद होतंय अन खालचं ही बंद होतंय. टू इन वन कॅमेरा असला की, वरचेही होते बंद खालचहि होते बंद. छत्री एकच होते ना.
हो, आमच्याही घरी टु इन वनच आहे. इकडे एक कॅमेरा, दोन एक छत्री दोन टीव्ही आहेत.
हा.
हम्. बाकी मग?
काय म्हटलं?
बाकी काय चाललंय म?
बाकी काही नाही बघा. बसूनय आता, चालू आहे एका एकाचे. हा, सैंपाक झाला ते फवार्याला गेली ना, आता येतीन घरी.
दिदीची या शतली? हाव. हा. जेवण, नाश्ता? हाय यं. दिदीची शतली? हाव. आई, इकडे ये. दिदीची शतली? तुटली. बरं.
करा बाई, मंग कामं.
हा हा.
मी